हॅलो, येतोय ना आवाज?
हो हो, येतय येतय, येतोय, हो आवरलं आवरलं.
माझं पण आता थोडा आडच रा- आवराचं राहिलंय. जेवलं का मग आवरेल मग.
हिला लावला अंकिताला, तर ती जेवत हूती, म्हणलं तुझा ईल पर्यंत तिच्याशी बोलून घ्यायचं, पण ती म्हणली साडेनऊ वाजता करतो, जेवाय लागलोय.
तुमचं किती झालेत आता कॉल?
कॉल माझे वय, पंधरापेक्षा जास्त झाले, सोळा सतरा झाले असतील.
हो ना, हम्म. मोजत राहायचे, म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला सांगायचं नेमकं किती, ते एकशे ऐंशी मिनिटच
हां, एकशे चार मिनिट झालेत माझे.
एकशे चार
हो.
हा, तरी आहेत तुम्हाला बरेच म्हणजे
आत्ता चेक केलं, हम्म, आता चेक केला तर ना एकशे चार झाल्यात म्हटला म- आता तो एक लावेल, अजून आता तिला ती तिला मी लावेल, ती एक परत मला लावेल. ते एक होतात दोन, मुलग्या बरोबर एक होईल माझा.
मला लावेल, माझं जेवण झालं का मी तुम्हाला लावेल.
आता तूच लावलंस ना.
हा सॉरी, मग तुम्ही लावणार आता मला.
हां, बोल. नंतर, होय होय तेचकी फराळ केला, आता आवरलं सगळं. आता काय नाय काम, उपवास व्हय त्याला पण केला की वरीचा भात, होय, होय उद्या सोडणार. राहिलं स्वयंपाक सगळां करायचा, आज कसं पांढर सगळं खायचं ना. हां
माझ्या बहिणीच्या सासू सासऱ्यांना पण असतो उपवास, पण ते पण उद्या सोडतात, माझ आपलं वरीचं गावणं असतं त्यांना
होय घावन केलं मी आत्ता, वरीच केलं. ते पण केलं होतं, बटाट्याची भाजी करतो ना आम्ही शेंगदाणे घालून उकत
हा हा हा.
त्याच्याबरोबर खाल्लं हं.
हा हा बरोबर.
दर फक्त करते. आता येतात रेसिपी काय काय काय काय काय काय जरा बघून बघू. सकाळी वडी केले होते.
हो हो. कोल्हापूरमध्येध्ये कुठेराव माझ्याकडून ना वडे मी करते ना का ह हे ते. साबुदाण्याचे तर ते मला असंवाट माझ्याकडून साबुदा जास्त मी एकदाच केले होते पण ते असे उडतात आपले. त्यात कसे साबुदा साबुदाानमध्ये कसं पाणी असतं ना.
हो माझ्या डोळ्यात ते उडलं होतं एकद होय मग की दोळा बांधून आणला होता मता फसले रडत होते. ते मी रडत होथे व सकाळी नाशता. त्याला म्हणजे अ ज प गेले ना आणि त्यांना. त्या होत्या इथं आणि त्या खाली बेकरी आहे ना तिथं काहीतरी घेऊन येतो मला. आम्हाला खायला आणि मी म्हटलं कशालागते तेवढ्यासाठी आता. मी वडी करा लागलो म्हंटलं.
म
आणि म्हटलं अगं नंतर आपल्याला खायला पुरायला नको मग मी पुरते म्हटलं तेवढं. केलं म्हटलं आणि त्यांना मी नाश्त्याला आणि ब बंद केला गॅस. मग आणि म्हटलं अरे त्यांना दिलं आणि म्हटलं मला तरी पण एखादा पाहिजे. म्हणून मी परत गॅस लागला अषा आबूचा तो फुटला असं उठलं ना सगळं तोंडावर पण कुठं कुठं डाग उठ फठलेले आणि ते डोळ्याच्या वरती भुळेच्या वरती. जोरात ते उडाले ना तो जर साबुदाणा डोळ्यात उडत होता ना तर डोळ्याच काय राहत नव्हता. का ते गरम तेल ना ते ओघळत डोळ्यात गेलं.
बापरे!
हा मंग डोळ्या गेल
मला पण नाही जमत म्हणजे मला असं डायरेक्ट म्हणजे मी आता मध्ये करायला ट्राय करत होती माझे सासूबाई व्यवस्थित कर त्यां नसताना मी एकदा ट्राय करत होती तर मला असं वाटलं हा साबुदाणा जास्त झाला असेल मला असं वाटतं माझ्याकडुन.
नाही आम्ही आता शेंगणा नाही बटाटा कमी घालून शाबू जास्त घालतो.
असं काय मला त्या बोलत होत्या की तुझ्याकडून साबुदाणा जास्त झाला असं म्हणजे त्या बोलतात साबुदाना कमी घ्यायचा आणि बटाटे आणी हे हा. हा हा हा.
शेंगदाण्याचा कुट पन घालू शकताय. पण बटाटा थोडा कमी घालायचा म्हणजे क्रिस्पी होतात बटाटा जास्त कस ते तळताना वाटते आपल्याला कुरकुरीत पण ते खा ताना मऊ मऊ राहतात.
हो का ह हा म्हणजे आतून व्यवस्थित शिजत असतील आणि व्यवस्थित सगळं हा हा.
त फक्त प्लास्टिकचा पेपर घालून दुधाची पिशवी वगैरे घालून ना पातळ पातळ पातळ हातानी करायच. पसरट असा दही खोबरं जर घेतलं ना तर त्या जिरे आल घालायचं, मिरची भाजून घालायची, आणि ते मिक्सरला घालायचं फिरवून, आणि मग दह्याची चटणी हवी असेल तर मिरची पावडर अं चाट मसाला, हां हवी असेल तर जिर्याची फोडणी घालायची, नसेल तर चाट मसाला मिरची पावडर, हा, मीठ आणि जिरे पावडर, फार तर किंवा जिरे घालायचे, आणि फक्त फेटायचं. त्याला काय वेगळं काय करायला लागत नाही, साखर मात्र घालायची, साखर शिवाय
नाही मग तिथून एकदा ते उडाले माझ्याकडून, तर मला एवढी भयंकर भीती, तिथून नाहीच मग खिचडीच बनवते मी, म्हूणजे सासूबाई असले तर बनवतात, तर मला तिथून एवढी भयंकर भीती वाटत ते की मी त्यांनाच सांगते, म्हणजे त्या असल्या तरच, नाही हो आणि डेंजर म्हणजे पहिल्यांदा झालेलं, असं सगळे वरती चिकटले, म्हणजे माझ्या अंगावर नाय आलं ते नशीब, पण सगळे वरती चिकटले, आणि सगळं भयंकरच झालं होतं.
होय, आणि अजून तसं तुम्हाला एवढी जास्त सवय नसल ना. सगळ हेंडल करायची, जरा तोंड बाजूला करायचं
हा हा.
ते करताना असं करायचं, असं जे उडणारी गोष्ट आहे ना, ते जर तोंड असं फिरवायचं, ते टाकताना वगैरे दुसरीकडं, म्हणजे डोळ्यात उडत नाही मग.
हम्म. आणि तुम्ही वारी बिरीला जाता
नाही नाही, असं आम्ही कुठं गेलो की पंढरपूरमध्ये जातोय आम्ही, नमस्कार करायला, तुळजापूरला वगैरे आम्ही जातोय ना, मग तेव्हा वाटेत उतरून नमस्कार करून जातोय, पण असं वारी तर ऐकत तेवढं नाही जमणार तसं चालत वगैरे
हो हॊ हॊ.
की आमच्या इथे लोकं काय करतात, आता फलटण मध्ये किंवा, नंदवाळमध्ये इथून नंदवाळ जवळ आहे, मग जिथं जिथं वारी उतरते ना, तिथं वारी मध्ये सामील होऊन, येतात मग. ते लोकांना भेटून, कोणाला काय द्यायचं असेल तर मग तिथं तर लोकांना खायला वगैरे द्यायचं, त्यांच हा हा, मग त्यांच्याबरोबर थोडंसं एन्जॉय करायचं.
हम्म हम्म, नाही आमचे माझे सासू सासरे पहिल्या पसूनच जातात, म्हणजे आता पर्यंत पाय वारे त्यांच्या बऱ्याच झाल्या, म्हणजे सासू चे कमी झाल्या, पण सासऱ्यांच्या खूप झाल्यात, म सासुच्या कमी झाल्यात, पण अ आणि मग सासऱ्यांच्या झालंत, म्हणजे सासू हे आता पंढरपूरला जातात ना पाच दिवस ते बसने जातात मग. हम् ह बरोबर बसणी जातात ते. ह् तुम्हाला अजून कोणाकडचा नंबर आहे का आता एक हा अंकिताने माझ
अंकिता काय ति पाहिजे आहे का नंबर?
नाही म्हणजे आता तुमच्याकडे अजून कोण आहे?
नाही नाही नाही होय होय तुम्ही दोघीच आता. कारण ते स्वरालीच पण संपलं हो. आणि ती ही प्रांजलीच पण संपलं प्रांजलीच तर काय एक दोनच कॉल झाले होते फक्त. जास्त नाहीच पाच सहा
कॉलमध्ये व्यवस्थित झालं त्यांचा पण ते कसं सगळे कॉल व्यवस्थित झाले ना तर मग बरोबर होतात तसे हंम.
तिनं पाठवलं होता तोपर्यंत आज म्हंटली ती माझं झालं कंप्लेट.
माझं कसं माझं माझ्या बहिणी होत्या पण माझ्या बालामुळे मला जमतलंय नाय ना लहान आहे ना बाळ हा.
मुलगीला विचारलं होत ती नाही म्हणाली. मग बहिणीचं पण कसं दुसऱ्या दोघी बहिणी तेवढं काही समजणार नाही हे सारखं टाईप करायचं वगैरे आणि इचलकरंजीत बहीण आहे तिचं कसं नाश्ता सेंटर आहे ना. मग ते तिला सगळं बनवायला वगेरे लागते त्यातून नाही लक्ष लागणार ते सारखं कॉल करायला
होय ना असं जरा बॅकग्राउंड आवाज पण जास्त नको आहे त्याच्यामुळे म अजूनच हे नव्हतं. हे आता पहिल्यांदा करताय की तुम्ही आधी पण केलं हयाच्यात?
नाही नाही नाही हेच आत्ता मुलग्यान मला आता चार पाच दिवसापूर्वी सांगितलं होतं. अस अस आहे त्याला आता समजल वाटत मग तो आणि मित्र त्याची दोघच बोलत होते त्यांना पण कोण ॲड नाहीये. नाही कोन नाही ते दोघच बोलत होते. कंप्लीट केलंच नाही त्यांनी अर्धवटच सोडल होत.
अर्धवट केलं मग त्यांचं पेमेंट ओपन झालं का?
दहा दिवसांनी आलं जेवढे बोललात तेवढे.
तेवढं आले ना मग तेवढं माझ्या सिस्टरचे अजून आता तिची कंप्लेट केले पण आता तिच पेमेंट सेक्शन ओपनच नाही झालं माजी दुसरी बहिन आहे ना तिने पूर्ण केल त तिला चांगले आले अडीच तीन हजार आले तिला चांगले.
होय मला काल म्हणली स्वराली एकदा तीनशे आली आणि नंतर दोन हज म्हणली कोणाच्या मैत्रिणीचे का तिचे कोणाचे तर मैत्रि बहुतेक म्हटले असतात म्हंटले व्यवस्थित पैशे. खर ह्याच आमच्या कसं काय आले कोणास ठाऊक अथर्व चे अडिशे
तेवढ तरी आता तुमचे जर नाही कंप्लीट आपले जर नाही कम्प्लीट झाले तर आपल्याला तेवढे तर तेवढे तर येतंय नाही माझ्या आता एका सिसटर चे झालंय कम्पलेट पण तिला अजून पेमेंट सेक्शन तिचा ओपन नाही झाल. तिच झाल आता काल कालच झालं तिचे कम्प्लीट झाले काल
मग ते सेक्शन ओपन झाले की काही तर अकाउंट नंबर द्यायचा वाट त्यांना यू पी आय नंबर हा ते पण पेमेंट आल्यानंतर काय?
हा नाही तर म्हणजे पेमेंट येण्यासाठी यु पी आय आयडी द्यायला लाग
हा हा म्हणाला की पेमेंट आले की आपण नंबर द्यायचा. म विचारते त्याला आणि काय म्हणतोय ते.
हम्म हम्म.
म्हणला माझं मी करतो सगळं मला काय तेवढं जमत नाही करतोय तो सगळं कर आपल्यालातच एवढं नवीन-नवीन काय एवढं नाही समजत. तेवढं मला काय नाही समजत.
बहिणींनी कसं काय कसं काय कसं काय मला आदी समजतच नव्हतं. कारण माझ्या आदीचे माझ्या नेटवर्क मुळे आदीचे बरेच कॉल व वाया गेले म्हणजे माझ्या बहिणी बर जवळ-जवळ आठ कॉल झालेच नाही म्हणजे झाले तर ते कटच झाले नेटवर्क मुळे इशूच आला असं झाला ते.
स्वरालीला मी पहिल्यांदा तिनं जेव्हा मला काय-काय करायच सांगितलं ना हा आथर्व घरी नव्हता म मीच सगळं केलं पण मी माझा कॉल तिला जायचा. पण ती उचलायला गेली की नाही कट व्हायचा असं सात वेळा झालं आम्हाला. सात वेळा झालं म्हटली ती मला माझ्या मैत्रिणीचं पण असंच झालंय म्हणून म्हूणजे तुझंच असणार मग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
असं म्हटली मग त्याच्यानंतर मग हा ते प्रत्येक वेळेला डायल कराय
हा हा हा ते लेट कॉल यायचा आणि डाईल करून म लेट कॉल यायचा ती नीट कट केला का तिकडून लेट कॉल यायचं म.
हा हा हा म आता जरी काय झालं तरी आता आज हा होता दिवसभर घरात आता उद्या पण असणार तोपर्यंत हे संप
हा नाही उद्यापर्यंत होऊन दे जेवढं होईल ते आपलं तेवढं आपण करून घेऊ तेवढं तर तेवढं. मला पण आता अजून कुणाचं भेटलं नाही का आता अंकिता आणि मी हम्म हम्म तर किती मिनिट झाले बघते मी.
हा होय होय हो झाले का बघ?
हम्म झाले. किती झालेत बघते हा बघा जरा.
नाही मी मघाशी घड्याळमध्ये ते बहूतेक असतील अजून दोन तीन मिनिट हा हा.
दहा मिनिट झालेत बोला अजून थोडं म्हणजे अकरा तरी होऊ देयात ना.
तसं चालत नाही ना.
अहो बारा मिनिट झाले ना का बारा मिनिट तरी बोलत राहायचं म्हणजे बारा मिनिट झाले का आपोआप ऑप कट होतात. मग ते ते कसं असतं ना बारा मिनिटनं म इफेक्टिव्ह मिनिट पण जास्त येतात ना.
हा हा हा.
असं आहेत म्हणजे आणि आपण दहा मिनिटात मग इफेक्टिव्ह पण कमी येतात म बारा मिनिट झाले की इफेक्टीव मिनिट पण जास्त येतात म आपल्याला तेवढा फायदा होतं ना.
हा हा हा हा ते काय माहिती नव्हतं मला ते स्वराली कसं स्व तः स्वराली अंकिता कसं स्वतःच कट करतात.
अगं त्या त्यांना पण नव्हतं माहित. त्यांना पण मी सांगितलं अगं बारा मिनिट होऊ दे म्हणजे इफेक्टि्व आपलं पण लवकर लवकर हो
हा हा. होय कारण आम आमचा मुलगा आपण दहा मिनिटच बोलतो आता बोलूया म्हणलं. ते आता आता झोप लागलीय त्याला. बघुया आता नंतर उठला तर. नाही तर म काय उद्याच मग आता.
आता कितीपर्यंत, मग आता उद्या कराल का डायरेक्ट?
होय आता ही करतो म्हणली हुती, आणी अंकिता, आता तिच्याबरोबर दोन बघू आ, मिस्टर आले हा जरा बाहेर बस म्हणून मग मी पण बसते, खरं हा आज नेमकं झोपला नाही